हॅलो
ते काय आवाज
हा आत्ता आला नेटचा प्रॉब्लेम होता थोडा बोला
ह बोला काय करताय
काय नाही बसले होते टीव्ही बघत बोलात
हा हातीवा हा हा हा हा पाऊस पडतोय पण म्हणाव तस नाही एक तर लागलाय लेट पाऊस तुमच्या इकडे आहे.
नाही आता काही नाही ड्याभाळा आलेले आता रात्री पडेल कुठे फिरायला वगैरे जात नाही का तुम्ही मग तिकडे पावसात असं
पावसात जातोय की आता मुलांची शाळा चालू आहे तस बघायचं संडे रविवारी इकड आमच्या इकड बघण्यासारख भरपूर पुरय
काय काय आहे तुमच्याकडे बघण्यासारखे
कोल्हापूर जिल्हा आमचा महालक्ष्मी मंदिर ज्योती जोतिबा पान्हाळा हा इथून वीस तीस किलोमीटर वरच हाय
अरे वा बघत असताात मग तुम्ही आ उ्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे गेला
हा गेलेल हो ना फॅमिली सोबत माहेरी गेलतो तिथूनन भाऊ वगैरे सगळे कनेरी मठ म्हणून एकय ते बघण्यासारखा आहे. पूर्ण असं सगळ्या अ असं सगळ्या हे मूर्त्या बनवल्यात पण असं मूर्ती वाटतच नाही ती असं कोणतरी बसले पूर्ण गाव बनवलं त्यानी अस छान बनवलं आधी छोट होतं छोटं आत्ता पूर्ण गाव बनवलेय तिथे जत्रा यात्रा भरवलीय आपली कशी यात्रा असते अशी हा एवढं छान बघण्यासारखं आहे तुम्ही कधी आलात तर मुलांना घेऊन या ग्रामीण भाग पूर्ण दावलाय हा आप भागात काय असतयं सुतार असणार सुतार केलाय कुंभार तार न्हावी पूर्ण सगळं गाव बनवले आपल्या घरात कसे लहान मुलं ला मैदान बनवलंय.
हम्म तुम्हाला मग तिथून गणपती पुढे महालक्ष्मीचं मंदिर ते खूपच जवळ पडत असलं.
हा गणपतीपुळेला महालक्ष्मी मंदिर जवळ आहे.
हम्म दर्शन वगैरे होतं का तिथे
हा जरा गर्दी भरपूर असते ना देव हम् लांब देवी आहे आणि सगळे येतात सगळीकडून तिथे एकदम फेमस म्हटल्यावर येतात.
हो पन्हाळा मी पन्हाळा पाग बघितलाला आमचा लहान असताना आमची एक ट्रिप गेलेली आता लहान होते पन किल्ला पण बघण्यासारख आहे तुमच्या तिकडे खूपच मस्त आहे ज्योतिबा पन्हाळा हम्म
गड हायत नाही पन्हाळा गड हाय तो. बाळूमामांचं आहे हा ते पण छान आहे मंदिर हम्म हा जाते ना अ ते त्यांचा रविवार आहे. रविवारी कधी तर मध्ये आधी मध्ये जाऊन येतोय.
मग तुम्ही इकड संभाजीनगरला कधी येत नाही का ताई बघितलेला असेल ना इकडचा भाग नाही इकडे संभाजीनगर मध्ये मस्त वेळ उळले नाहीत बघण्यासारखे का दौलताबाद आहे औरंगाबाद हा औरंगाबाद इथे दौलतबाद दौलताबाद मस्त किल्ला आहे बघण्यासारखा पन्हाळाचा किल्ला कसा आहे तसा दौलताबादचा किल्ला आहे. हम्म आणि तर भद्रा मारुती म्हणून खूप प्रसिद्ध आहे असं म्हणजे झोपलेला मारुती आहे.
हा हा
खूप प्रसिद्ध मारुतीचं मंदिर आहे ते पण भद्रा मारुती म्हणून म्हणतात त्याला दौलताबाद बद्र मारती ते जवळपास तात वेरळ इथून त आप हे ब मकबरा ते पण बघण्यासारखा आहे इथून तीस किलोमीटर अंतरावर पडतं ते
हा हा
हम्म आणि वेरुळा वेरुळ इथून हे छत्रपती संभाजीनगरमधून तीस किलोमीटर अंतरावर पडतंय वेरूळला तुम्ही महादेवाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे बघा बघण्यासारखं
हा हा
पहिलास मंदि म्हणून बौद्ध ले जैन जैन लेण्या खूप छान बघण्यासारखा सुट्टीमध्ये तिथं बारा महिने कधी दिवाळीच्या सुट्टीमध्ये कधी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप फुल गर्दी असते तिथे राहण्याची सोय आहे
हा हा
हम्म या आता एकदा इकडं आल्यावरती बघायला
हा हा येऊ आहे की तिकड एकदा तिकडची ट्र्रीप काढायची
हम्म मुलांना पण नवीन नवीन माहिती मिळते
हा हा
थोडं कसं असं ऐतिहासिक गोष्टीत ना बघण्यासारख्या तुम्हाला रंगकळा ते पण जवळ असत
रंकाळ हा तिथंच की महालक्ष्मी जवळ जवळच आहे
तिथलं प्रसिद्ध मिसळ पाव
मिसळ आहे हा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खातय ना नॉन व्हेज
हो नाही नाही नाही नॉन व्हेज नाही खा नाहीम्
फेमस आहे तांबड पंढरा रस्ता इकडं ह् ह् मिसळ पाव आहे हा खाण्यासारख कोल्हापूर मिसळ तुमच्या इकडे काय खाण्यासाठी
हम्म आमच्या इकडं काय येतय हे वडापाव हे तसं पाणीपुरी फेमस आहे असं काही नाही हम् इथे काय माझी मावशी असते तिथे शिरोलीला होती मग एकदा होते कोल्हापूरच्या दर्शनाला गेलोलो आम्ही सगळं पाहून आलंलं पन्हाळा किल्ला एका दिवसात आम्ही केलं होत ऍड्रेस केला होता एक थोडंसं पनळा्याला गेलो पुन्हा ज्योिबाला गेलो पुन्हा कोल्हापूरचं मंदिर रंगकाळा हे सगळं फिरून आले ते आता बरेच दिवस झाले बघून आता हा आता मुलांनाच घेऊन यायचा विचार चाललाय तिकडे हा थोड मुलांना पण माहिती होती हा
हा आता मुलाणादा फोन यच हा राहण्याची सोय आहे सगळे आहे प्रसाद पण असतोय एक वेळ हा नरसेिंवाडी आहे
ह नरसिंहवाडी हो माझ्या बहिणीचं लग्नच झालं तिथे
वाडीला अ ते पण छान आहे दत्ताचं मंदिर तिथं पण प्रसाद असतोय हा हा नदी एक क हम्म
खूपच छान आहे हम्म काय तुम्ही मस्त आता तुम्हाला आहे आजूबाजूला फिरण्यासारं जात असतल मस्त
आता हे बघून बघून आम्हाला आ तर हे वाटते
हा आता या भागात या इकडच्या इकडच्या भागात खूप बघण्यासारखा आहे
अर तिकड यायचं हम्
पावास पण खूप छान बघण्यासारखा आहे तिकडे ह गणपती पुढ्याला जाताना लागतंय बघा
हा ग पावस लागते की
पावस पण छान बघण्यासारखे तिकडे कोकण भाग सगळं काय म्हणते आले का पोर शाळेतून
हॅलो हा बोला हा बोला नाही आता तो पाचला येतोय
होय हम्म सकाळी लवकर जावं लागत असेल हम्म बराच टायमिंग आहे मग मुलाचा
हा आता एक तास स्टडी घेतात एक तास खेळायला सोडतात शाळ टायमिंग तीन क्लास सुठतय पण तीन ते चार खेळ घेतात आणि चार ते पाच आणि स्टडी घेतात
अच्छा हम्म माझ्या मुलाच्या पाच वाजता सु ल त्याचे काय एक ते पाच असते हम् मग अजून काय विशेष
आणि काय आता मुला आल्यानंतर काय आवडत बघायच काय तर खायला घालायचं आणि परत आपल्या रात्रीच्या जेवणाला लागायचं मायकांचा दिवस काय असाात जात
हो काहीतरी रेसिपी बनवा छान आता मग खायला
हा आता बनवायची हम्
तर आता रेसिपी काय आहे आता सध्या तर काय पण मुलांना काय आवडतं तेच विशेष
हा हा हा त्यांना घाऊणं आवडते तांदळाच्या पिठाचं चहतून चहा सोबत आपले तांदूळ तांदळाचं पीठ हा त्यात असं एकदम पातळ पाण्यासारखं हे करायचं मिक्स करून घ्यायचं पाणी घालून म मीठ आणि हिंग फक्त घालायचा आणि तव्यावर घाऊनं ते एक तवा असते बिडाचा
हो हो हो
त्याच्यावर हे करून घ्यायच भाजून घ्यायच त्या चहा सोबत छान लागतात खूप
हम्म थोडी वेगळी रेसिपी करून बघाव लागेल आता
हम्
ते तिकडे मस्त असं भात वगैरे जास्त प्रमाणात खातात आमच्या इकडे पोळी वगैरे आमच्याकडे जास्त पोळीच प्रमाण
आमचा इथ भात एक दिवस नसून चालत नाही खाल्ल्यान जेवल्यासारखं वाटतच नाही आम्हाला भात
ह् आम्हाला पोळी भाजीची सवय
आम्हाला पोळी भाजी भात तिकडचं जेवण भरपूर आहे लोकांचं
हम्म मग काय आमच्या इकडे ऊन वगैरे पण भरपूर राह ना उन्हाळ्यामध्ये मराठवाडा भाग पडतो ना आमचा इकडे
हा हा ऊन भरपूर तिकडे
हा ह्या भागात फारच उन्हाळा असते पाण्याची प्रॉब्लेम हे फारच हा
पाण्याचा प्रॉब्लेम असते
हो राहतोय बरं झालं छान झालं पाऊस ते वगैरे पडला तरी
हा पाऊस पडालाहता मग तुम्ही आता उन्हाळ्या सुट्टीला गेला नव्हता का कुठं फिरायला
हो गेल होतं की इथ शेगावला गजानन मंदिर नाही का खूप मस्त आहे बघण्यासारखं गजानन मंदिर शेगावचं पुन्हा अजून तिथं आनंदसागर पण बघण्यासारखं आहे
हा हा
सागर पुन्हा आपलं इथं बीबिका मकबरा पण बघायला गेलोलो पुन्हा वेरुळ थोडं मुलांना पण माहिती होती म्हणलं आता मुलगा पण मोठा झालाय हा थोडं त्यांना पण माहिती छान म्हलं जवळपास जाऊन आलो
हा हा
आणि हे बाकी काय हेच आपलं चालू मग
आमच्या पण आमच्या सासूबाई गेलेल्या काशीला
हय
हा काशी आपलं हे हम्म प्रयागराज हा
हा प्रयग रागत ते बघण्यासारख तिकडे आता झालं आता श्रावण महिना वगरे लागतो आ
आता चालूच होतात बेंदूर झाला कि सणांच लात बेंदूर असं म्हणतात अ तुमच्या इकड बेंदूर आम्ही हा आमची पण तेच बैल पोळा हा कधी करताय तुम्ही कर्नाटकी बेंदूर आता आलेला काय
नाही नाही आमचा श्रावणात राहतो श्रावण संपत आल्यावर.
हा म्हणज आमच आता सोमवारी वट पौर्णिमा पोळा पण त्या दिवशी ये आणि हे पण दोन सन आ एकदम आल्यात आता
होय तुमच्याकडे आधी करतात का बेंदूरचं.
हा तेच क हा बेंदूर आमचा कर्नाटकी बेंदूर आता आला ये सोमवारी आता.
आमच्याकडे श्रावणातली आमोशा येत अस
हा हा हा हा आमचा हा पुरणपोळी. बनवायची त्या दिवशी.
हा पुरणाची पोळी भाजी. हो पूर्णाच पूर्णाच पूर्ण स्वयंपाक वरण भात भाजी पोळी.
हा.
पुर्णाच नैवेद्य दाखवाव लागतं त्यांना.
हा.
तुमच्या भागात थोडं वेगळं पण आहे एकसारखे सणं पण आधी होतो तुमच्या इकडे एवढंच. हम्म हम् आता वट पौर्णिमा आलीच हा आता आधिक हो करते ना अधिक महिन्यास अधिक महिन्यात पण खूप उरत केली खूपर हे आपलं. प्यव्रत पुन्हा एक टाइम दिवा लावून व्यंकटे स्तोत्र वगैरे म्हणून ख
हा हा अधिक महिना होता हम्म.
आता अधिक महिन्यामुळे थोडेसणं लांबत
लांब गेले खूप लांब ह् होय गणपती सप्टेंबरमध्ये दिवाळी ऑक्टोंबरच्या एंडिंग ला ये वाटत
हम्म महालक्ष्मी वगैरे असतील ना तुमच्याकडे.
महालक्ष्मी अ गणपतीत. हा गौरी गौरी हा बसवते की गौरी म्हणतात आमच्या इथं. हा तेच मला समजलं नाही हा.
मस्त आहे आमच्यावर त्याच दिवसात खूप छान वाटतं महालक्ष्मी ते असल्यावरती गणपती असल्यावरती गौरी
करू भारी वा
होय मग सोमवार वगैरे ते चालू होतात आता मंगळा गौरी.
हा आता श्रावण श्रावण चालू होणार. त्याथून सण सण सण चालू होतात आता.
हम्म आमच्याकडे हे राहतात मंगळागौरी राहतात. हम् श्रावणातली मंगळा गौरी नसतात का ते
हा हा हां हा ते आम्हाला सिरियलमध्येच बघून माहितीय आमच्या इथं काय असं करत नाही ते. सिरियलमध्ये असतय की मंगळागौर मंगळागौर.
मंगळागौरीचे खेळ वगैरे गाणे ते काही नाही चांदी एक मंगळा गौर आणायची आपली महादेवाच्या आकारामधली त्याची पूजा वगैर करायची. हरतालिकेची पूजा कस. करतो सेम तशीच पूजा करायची हरतालिकेची पूजे सारखी.
हा आणि हळदी कुंकू करायचं.
हळदी कुंकू वाहायचं. पुना बायकांना बोलवायचं पाच सहा जणींना त्यांना- हलदी कुंकू द्याचं दूध वगैरे दयचं. नाश्ता आपल्याला जे वाटेल ते करू शकतो आपण. छान असतं त्या दिवसामध्ये पाच वर्षे करावं लागतं आम्हाला ते मंगळगौरीच.
हा हा लग्न झाल्यानंतर.
लग्न झाल्यानंतर पाच वर्ष कराव लागत. आता माझे झाले पाच वर्ष आता.